हॅलो. हॅलो.
हॅलो हा तर येतोय आवाज हो हो आता बोला ना झाली जेवण वगैरे
हो झालं आताच तुमचं झालं.
हो चालेल चालेल.
काय चाललंय मग
काही नाही आता पावसाची वाट बघणं चाललंय दुसरं काही नाही. सगळ्या सुट्ट्या संपल्या फिरून आलं मस्त झालं आता आपलं रोजच रुटीन चालू शाळा सुरू झाली म्हणजे काय? आता सहा महिने कुठे हलणार नाही.
पण ना कुठे कुठे फिरला मग यंदा
मी का मी इकडे गेलो होतो आपलं हिमाचल प्रदेश वगैरे आणि वृंदान वगैरे असं फिरून आलो. थंड हवेच्या ठिकाणी जरा पण इकडे जरा अ तिकडे थंड होतं पण मग इकडे आल्यावर थोडं गरम झा थंड गरम वातावरण असं चालं हो हो ना.
अजून पण आहे तरी बऱ्यापैकी आता कमी आलेय.
तेच नाही पण हो ना. तेच आम्ही शोधत असतो नवीन एखाद चांगलं ठिकाण कुठे आहे फिरायसारखं.
हो इकड सातार मध्ये भरपूर आहेत.
हो ना नाही ना तिकडे फिरणच नाही झालं.
भरपूर ठिकाण सातार मध्ये कास्ताला वगैरे तुम्ही बघितलं असेल.
कास पटाार का कास पटाार का?
हो हो.
तेच ना तिकडे फुलं वगैरे एक विशिष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये येतात महिन्यात येतात काहीतरी अ कुठल्या सी महिन्यात येतं ते सीझन कुठलं असतं.
अ फेपरवार हा हिवाळ हा जानेवारी फेब्रुवारी मध्ये बऱ्यापैकी येतात फुलं.
हो का भरपूर गर्दी आहे लोकांची मत आहे मला वाटते अस.
ण माणस येतात.
ह हा.
आण भरपूर म्हणजे तिकड तलाव वगैरे पण आहे ना बोटिंग वगैरे सगळं आहे.
अच्छा मग तिथे बुकिंग वगैरे असं होत असेल ना तिकीट.
हो तिकीट काढाय लागतं तिकीट काढल्याशिवाय परवानगी नाही.
पण ते तर मग एक मोकळ मैदान आहे ना काहीतरी पठार कास पठार म्हणून कि असं का सरकारी आहे.
कारीन नाही सरकारीच आहे पण असं मोकळंच पटांगण आहे पूर्णपणे मोकळा आहे पण त्यात ते फुलं वगैरे आल्यानंतर शेवटी हच ना माणसं कशाच काय करताल सांगताय.
ह हो हे बघ बरोबर आहे. आणि मग ते किती किती दिवस तरी म्हणजे एक महिनाभर असत
हम्म एक दोन तीन महिने असतय बऱ्यापैकी.
हो का अरे वा
हा जास्त दिवस असते हो आम्ही सारखं जातो. अजवळ आहे ना इथून आम्हाला
अच्छा अच्छा हा.
आणि स्टार्टिंगच लगेच फुलांपासूनच होते. वेगवेगळी फुलं असतात मस्त वाटतं तिथं गेल्यानंतर आणि थंड वातावरण. वातावरण वगैरे आणि तिथून सातारा बघायसारखा असतोय.
हो का वर आहे का ते असं उंच?
हा डोंगरावर ते
अच्छा हा छान आहे एकदा कधीतरी यायला पाहिजे. हो अजून काही आहे का तिकडे बघायसारखं. वगैरे अच्छा चार भिंती काय विशेष तिथे?
अ तिथे विशेष काही एवढं नाही काय म्हणजे असं डोंगरावर आहे ते ठीकण आणि त तिथे गेल्यानंतर असं भिंती वगैरे आहेत चारीकडून. छोट्या छोट्या आणि बसायला वगैरे अस गार्डन कसं असत तशा टाईप मध्ये फक्त तिथं फुलं वगैरे काही नाही. मग संध्याकाळचं तिन्ही सांज वगैरे कस जाऊन बसतात बऱ्यापैकी माणस तिथं वातावरण वगैरे मस्त वाटत तिथलं आणि लाईट वगैरे असे अंधार असतो ना सगळा मग सगळीकडे लाईट वगैरे लागलेल्या असतात.
नाही नाव नाव नाव ऐकलं आणि म्हणजे असं कुतुहल निर्माण झाल की चार भिंती काय ऍक्च्युली घरामध्ये आपण चार भिंती बोलतो तो ना फ्लॅट मध्ये चार भिंतीच्या मध्ये आहे बाबा म्हणूनच
हा ना आपले डाम कसे असतात. आपण पूल उभे करतो घर बांधण्यासाठी तशा टाईप मध्ये ते आहे फक्त पण तिथं गेल्यानंतर असं वा वातावरण वेगळं आहे तिथलं.
अच्छा हा मोकळा म्हणजे छान वाटत असेल मोकळ वा वातावरण निसर्गामुळे
मस्त
हम् हम् बाकी अजून काय चाललंय तुमचं?
काय नाही बघा आणि महाबळेश्वरला वगैरे तिकड पण भरपूर ठिकाण आहेत.
हो महाबळेश्वर म्हणजे कस गर्दी जास्त होत असेल ना या सीझन मध्ये वगैरे?
हो महाबळेश्वर कस बऱ्यापैकी लांब आहे इिथून. पण हे दोन तीन पॉईंट आहेत ना-
अच्छा मग हे मला वाटतं नोव्हेंबर- डिसेंबर फेब्रुवारी पर्यंत चार चार पाच महिने थंडा वेळेच च असेल ना-
हो पण मार्च फेब्रुवारी म पण जरी आपण गेलो ना- गेम्स वैगेरे पण असतात भरपूर तिथ तिकड कंटिन्यू- थंड वातावरण असत-
हो पाऊस पण असेल म्हणजे हो-
हम्म असं नाही की म बा आपण उन्हाळ्यात वगैरे जाऊ शकत- नाही नाही जाऊ शकतो आपण उन्हाळ्यात पण. स्ट्रॉबरी वगैरे भरपूर असतात कंटिन्यू तुम्ही कधीही जावा तिथं-
शेती शेती आहे तिकडे स्ट्रॉबेरी ची वगैरे पिकत असेल ना?
हो....
पण काय झालं अशा बऱ्याचदा म्हणजे अशे पर्यटक- पर्यटन स्थळी एवढी गर्दी होऊन जाते ना सगळे लोक- कुठे न खूपच गर्दी होऊन जाते तेच ना आणि एवढं- गर्दीमध्ये काय होतय आपण ऑक्सिजन पण घेऊ नाही शकत गर्दी असल्या मुळे- काय बघावं काही नाही आणि हे होऊन जाते मग आणि महाग हे पण आणि- खूप म्हणजे किंमत वस्तूची आहे ते पण महाग होऊन जातात हॉटेल्स वगैरे बुक करायला गेलं तर- भेटत नाही-
त्यापेक्षा ना तुम्ही म्हणजे फिरायला जर जाणार असाल ना कराड मध्ये ना सांगली जिल्ह्यात- रामलिंग भेट म्हणून एक ठिकाण आहे तिथ लई मस्त वातावरण आहे. गड असल्या गत आहे पन महादेवाच- मंदिर वगैरे आहे तिथं परत पूल वगैरे- धबधबा आहेत छोटे छोटे मस्त वातावरण आहे तिथून गेला ना तुम्ही येवू च वाटत नाही. नाही माघारी एवढं भारी वाटत तिथ, आम्हाला कस लई लांब पडत- ते सांगली जिल्हा वगैरे मग तिकड जास्त जाणं होत नाही कधीतरी आम्ही जातो.
हो हो अच्छा... तेच फिरायला पाहिजे सगळे ठिक ठिकाणची माहिती पाहिजे- वर्षातून एकदा तरी- अ म्हणजे एवढा मोठा आपला देश आहे काय ठराविक आपण- एकाच ठिकाणी जात असतो नेहमी- नेहमी जायचं कुठे हा प्रश्न पडतो. कारण सुट्ट्या मध्ये कशे हे सगळे ठिकाण अशीच आशे- आता तर खूप लोक म्हणजे ना-.. सगळीकडे जायला गर्दीच असते कुठे मंदिरात जा किंवा पर्यटन स्थळी थंड ठिकाणी- कुठेही जा गर्दी गर्दी असते भरपूर गर्दीच- आणि त्याच्यामुळे काय होतं ना- अपघात वगैरे पण खूप म्हणजे असे जास्त याच्यामुळे पण होऊ शकते.
हा आता गेल्या आठवड्यातच बघितलं ना म्हासवढ ला- एक गाडी गेलेली चौदा जण होती त्यात-
हो का?
सात जण तर जाग्यावर विहिरीत म्हणजे गाडीच विहिरीत पडली. लहान बाळ वगैरे होत त्या गाडी मध्ये पाच जणच वाचली त्याच्यातली-
हा हा तेच ना गर्दी म्हणजे जातात आप- पण पण गर्दी हे ते सगळं व्यवस्थित बघून- लोक पण आणि कसं असतं- मग बाकीचे पण त्याचा फायदा उचलतात जे व्यावसायिक लोक असतात ते.
हो तेच...
मग जी वस्तू साधी पन्नास रुपयेची असेल तीच ते दीडशे- दीडशे दोनशे करून विकतात.
हा आशायेचा मध्ये आणि पर्यटन स्थळी तर एवढे म्हणजे महाग देतात ना की आपण इथ जर खायला गेलो वडापाव तर दहा रुपये काही तिथ वीस रुपये शिवाय देत नाही त्यासनी माहीत असतना घेतल्याशिवाय ते राहात नाही
हा आहे तेच बाहेरच्या वस्तू अलाउड नसतात आणायला खायला किव्हा काय त तिथलच घ्यायचं तिथेच हे करायचं तिकीट महाग सगळं आता म्हणजे मुलांची तीन वर्ष दोन वर्ष मुलांची सुद्धा तिकट तिकिट काढायला लावतात. तर त्यांना काय एवढं हे करायचं यांनी म्हणजे
आणि गाडी पार्किंग पासून सगळं तिथलं
सगळं सगळं माहिती आहे. ना त्यांना कि घेतल्याशिवाय राहणार नाही. आलंय तर हा
त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे. यांच्याकडून पर्याय सुद्धा
पर्याय नाही. काय कुठल्या गोष्टीच चला चांगलं पण ते कस आहे. ना लोक जातात. पण ते पण व्यवस्थित म्हणजे आपले इथं कशी नैसर्गिक संपत्ती आहे. समजा तर ते घाण वगैरे नाही करायला पाहिजे ना तिकडे पर्यायच नाही. खातात फेकतात कचरा करतात. अस नको करायला पाहिजे.
सगळे जन समजून नाही ना घेणार ना असं असतय आणि कोण सगळे कशी असतात की आपला फक्त आपण नीट ठेवतो दुसऱ्याच नीट बघत नाही कोण
हो ना.
त्यामुळे सगळे घाण करत राहतात म्हणजे आपलं थोडीच आहे.
जायचं आणि यायचं पैसे दिले. अस होत. ना पण ते चुकीचं आहे. ना कस आणि ह्या गोष्टी कशा आहे. आपण आपल्या पुढे आपल्या मुलांना पण कामात येईल ते बघतील किंवा म्हणजे बाहेर देशातले पण लोक येतात बघायला ही म्हणजे आपली संस्कृती आपलं हे ना अ एक प्रकारचा वारसाच आहे मिळालेला कि ते जपून ठेवायचं सगळ्या गोष्टी
हो. पण माणसं आत्ताची वेगळीच आहेत पहिली बघा पहिली लई म्हणजे लई जपत होती किती पहिली माणसच वेगळे होते. आाताची लईच वेगळेत.
आहेत माणसं पण कसं झालं ना वेळेनुसार काळानुसार सगळं बदलत जाते ना सगळ्या गोष्टी
पण पहिली कस आहे. एकमेकानची जाणीव असायची
हो प्रेम होता. आदर होता भीती होती एकमेकची म्हणज मोठची भिती होती आदर होता कोणीकोणाला अस उलटून बोलायचं नाही कि काय समोर जरी असल तरी म्हणजे अस बोलायला हिमत नाही. घरातले मोठे व्यक्ती असले तर
ह.
आता तसं काय नाही खुशाल सरळ चालले जातात बोलून बघत सुद्धा नाही ते मुल असं होतं म्हणजे एक पण आदर ते भीती जे आदरयुक्त भीती होती ना ती नाही राहिली आता. म्हणजे फक्त अस अ रोबोटिक झाले सगळे कामापुरता बस तेवढ्यापुरता आपण मग एकमेकान बरोबर बोलतो. बोलायच गरज असेल. तेवढं बोलायचं झालं काम बाकी काही नाही मजेत चालेल अजून काय म्हणता छान वाटले तुमच्याशी बोलून
थँक्यू.
धन्यवाद चालेल ओके हो हो धन्यवाद.
हा.